हॅलो?
काही नाही काही पण बोला तस काही नसत.
हॅलो?
हॅलो, हा बोला.
हा. काय चाललंय?
हा. काही नाही. तुम्ही सांगा.
काही नाही ग. तीऊ झोपलेली
तुम्हाला काही तुम्हाला
हॅलो?
तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल का काही असं? किंवा मग असं काहीतरी बोलायचं. हम्म. हम्म हम्म. काय म्हणता बाकी.
काही नाही ग. पायस खूप दुखतो माझा.
हम्म.
रात्री खूप दुख, रात्री त खूप दुखायचा. आठ दिवस, आठ दिवस झाले. दुखून राहिला.
हम्म.
हम्म होमिओपॅथिकची गोळी चालू केलेली आहेत. पण आता काय माहिती कधी फरक पडतो.
हम्म.
तो म्हणला एक गोळी त चार वर्ष. तीन चार वर्ष चालू द्याव लागेल म्हणे.
हो ते त माहितीय म्हणा. हम्म.
खूप हळू हे करते ना ग.
हो.
दुसऱ्या डॉक्टरांनी त, दुसऱ्या डॉक्टरांनी त ऑपरेशनच सांगितलेय.
हम्म हम्म हम्म.
पण ब ऑपरेशन काय सक्सेस होत नाही म्हणतात. कोणी लोक म्हणतात.
नाही ऑपरेशन नाही सक सक्सेस होत.
हम्म त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता होमिओपॅथिक चालू
हम्म.
आता जोपर्यंत आराम गोळ्याय, तोपर्यंत बघू आता काय होते तर. आठ दहा दिवसाची औषध दिलेलीये. आणि दहा दिवसांनी बोलावलंय पुन्हा हॉस्पिटलला.
ह.
मग बघूत म्हटलं दहा दिवसाांनी काय फरक पडतो. डॉक्ट -र म्हणे थोडा फरक पडला. पडल म्हणे नंतर एक गोळी नेहमीसाठी चालू ठे वा.
हम्म बरोबरे.
हम्मम.
उठली वाटत पिऊ.
नाही झोपलेलीचे.
झोपलेलीचे का?
हम्म. एक्सरे वगैरे केला होता.
ह.
त्यामध्ये, एक्सरे मध्ये दाखवलेला आहे की, गॅप खूप वाढलाय.
अच्छा.
हम्म नाही माझं चार पाच वर्ष झाले ना दुखते.
हम्म, मग एकदा डॉक्ट क्टरांना दाखवायचं होतं घरच्या.
बघूत ना आता काय होते तर. तर नाही काय. वेळ नाही अजून. म्हटल एक्सरे काढलेलाय. नंतर दाखवता येते. काय म्हणतात त. हम्म, सध्या प्रियाचे पण पेपर चालूयेत ना.
हो. आजचा पोस्टपोन झाला होता ना वाटत पेपर.
हो आजचा पोस्टपोन झाला तो पंधरा तारखेला आहे म्हणे हम्म पंधरा तारखेला आहे तो आता आता आज उद्या सुट्टी आहे
हम्म मग येणार असतील
नाही नाही
नाही येणार का
तिचं ऑगस्ट पर्यंत चालेल म्हणे ऑगस्ट च्या दहा तारखेपर्यंत
अच्छा हा
ह
हम्म
ह पाहु आता काय होते तर
हम्म बाकी
बाकी काही नाही मजेत आहे बाकी
हम्म
ह आता आपलं वय वाढलं त्याच्याच्यानही दुखत असेल वयाच्या नाही होते
हम्म
पप्पाचं पण दुखते ना आता पप्पांचं पण थोडे म्हणजे गुडगे पण दुखतात हाताला कधी कधी मुंग्या येतात कॅल्शियम कमी असले कीच होते म्हणे
हो मग कॅल्शियमच्या गोळ्या पण घ्यायच्या ना
हम्म कॅल्शियम दिलं ना आता त्यांनी कॅल्शियमच चालू आहे
हो
हम
हम्म
मला त असं वाटतं की पप्पांना पण त्या गोळ्या जेऊन पाव
हो चालू केलं चालू केलं तरी जमतात ना त्या
हम्म
हम्म
बघूत मग आता काय होते त
हम्म ती प्रियाताईनाच तिकडून आनायला लावायच्या
हा पाहिन ना आता तिला सांगते ना तिचे पेपर पेपर तर होऊदे पेपर झाले की बोलते तिच्यासोबत
हा मग काय तर
हम्म काय म्हणते पाहते मग
चालेल चालेल
हम्म
हम्म बाकी
बाकी तर काय ना मजेत आहे नाही ग पिऊला नाही घेत सध्या पिवला आता तीन वर्षाच्या नंतर
अच्छा
हम्म एवढा डान्स करते आता खूपच छान डान्स करते. आज तर मी टेटस ला ठेवलं तू बघितलं नाही का हम्.
हय.
आता आता बोलते पण खूप
हो.
हम्म स्पष्ट बोलते पुन्हा
हम्म हम्मम.
ंत प्पा ऐ त सहा असस्त.
हम्.
हम. आज खेड्यावरतीच गेले काम करायला.
अच्छा.
हम्म काय माहिती मग आज पाऊसाचा लोचला तर येणार पण नाहीत मग.
हो ते दोन दिवस पण आले नव्हते ना त्यावेेळेस
हा हा तेव्हा त्यांच्या घरचं काम चालू होतं. आता पण घरीच गेलेत पण काय माहिती लवकर जर निघाले. ते येतील नाही तर पाऊस असल्यावर नाही येनवणार.
अच्छा.
हम्म.
हम्म तेच ना हम्म.
हम्म.
माझा पण चालू असतो अभ्यास त्याच्यामुळे मला काही कॉल करायला टाइम नाही भेटत. हम्म.
हो हं.
हम्मम काय म्हणतात.
काय म्हण काही नाही बस ठीक आहे मजेत. आता दुखणं नाही पावसाच्या ना पाऊसही येतोय आता थोडा.
हम आता तर चालूच राहणार पाऊस.
हम्म.
हम्म.
एवढे दिवस पाऊस नव्हता. पाऊसही लेट आला ना गरम किती व्हायच आता थंड वास्ते हम्म. म काययंत त.
काही नाही बस.
हम्म.
हम्म. काय चाललंय.
बस माझा तर आराम चालू होता. म्हटलं लावा कॉल तुला
अच्छा हा आता
काही नाही तसं आता झालंय चार वाजले आता थोड्या वेळाने मग कामाला लागावं लागतं.
हो.
हम्म.
आता मी चहा घेते म्हटलं चहा घेतलं की थोड बरं वाटते. नाही
हम्म तुम्ही जो सोडला होता ना चहा?
अगं बाईे थंडीच्यान घ्यावं तुंडायला थोडा आता.
हम
सर्दी सारखं सर्दी सारखं जाणवत तेय थोडं डोक जाम होतेय. हम्म पण सोडावच लागते ते नाही व पण वाढते चहानी म्हणे
हम्.
पण ते चहा कस पाऊस आला की चहा पहिले घ्याव वाटतं अदरकचा.
हा.
हम्.
हम्म.
ते सवय जात नाही ना हह चहाची.
ते तर आहेच.
ह प्यावच वाटत च्या.
हम्म.
हम्.
आता पाहच स्पेशल आहे काय तर
हमम.
पाऊत म्हणलं कसं आहे काय तर
हो ना.
हम्म बाकी.
बाकी मजेत.
हम्म.
हम् कारण त्याला एक आता हा पाऊस सगलीकडेच चालू आहे.
हो
हमम.
पालखी आली होती ना? ते इथे रिसोट ला पालखी हा एक दिवस राहत असते ना आत्ता
हा एक दिवस राहते मुक्कामी.
हो.
हमम
हम् मग काय म्हणताय?
काही नाही ग आता ते पालखी गेली आता पौर्णिमेला स्वयंपाक करावा लागेल पूरणाचा.
हो.
हम्म एकोणतीस तारखेला आहे पौर्णिमा वाटते.
हम्म.
हम्.
अच्छा. बरं बाकी काय म्हणता?
बाकी मस्त मजेत आहे आता पप्पा येतील म्हटलं. आता स्वयंपाक काम. पिऊू पण उठून जाते पिऊूला दूध भात जेवू घालावं लागते मग.
हम्म.
एखादा वेळेला खाते नाही खात अस चालू राहते तिचं.
हा मग काय ती लहान आहे ना त्याच्यामुळे अजून.
हम्म झोपली तेवढी श
हम्म
हम्म
हम्म.
बाकी कस मजेत हाय?
हो मजेत.
हम्
बाकी काय म्हणते तुमची सासू?
सासू सासूबाई ठीक आहेता मजेत आहेता. त्यांचही आता दुखते वय झालं ना त्यांचं आता सत् त्तर चालू आहे ना.
हो.
सत्तरच्या वर गेले आहेत.
हम्म
हम्मम. मग कायं म्हणता अजून संध्याकाळी काय बनवणार?
संध्याकाळी आता बघते काहीतरी भाजी करावीच लागेल ना काही ना काही. मग आता बघेल काय करायचं तर.
हम्
हम्. बहुत काय काय करायचं काय काय हो. हो चालतय.
हम्म.
बाकी.
बाकी तर काही नाही.
हम्म ह. हम्म. हम्.
हम्म तू किती तुमचं तू किती वाजता जेवते रात्री मग?
आता तसं तर आठ वाजता होतच जेवण पण कधी नऊ पण वाजता. कधी हे पण असतात
हम्म
हम् ते सांगता नायेत कधी काही काम वगैरे असले जास्त कि मग लवकर होतात.
हा
हम्म
आता नगरला साडीचा सेल लागला ना वाटते.
हो नगरला साड्यांचा सेल लागलाय. घेतल्या आईने भरपूर साड्या घेतल्या हम्म.
घेतल्या का.
हो अ. हम्म मी पण सांगितले आहेत आता दोन तीन घंठ्या मग आता पाहूत